हॅलो. हा नमस्कार धनवंती ताई.
नमस्कार काय करते.
काय नाही बसली होती.
हा तो काय करतो?
मी पण बसले.
जेवण बनवलं? हो झालं.
झाला मी पण तिकडं मंधानला गेली होती ना तिथंच पाच पाचची बसबी निघून गेली. मंग एक पिकअप मध्ये बसून आली. मग तिकडून आले. नाही सगळे हे गटावाला बाया गेले होत्या ना पैसे कारायला. मंग तीन वाजेला बोलावलं होत. मंग सह्या करता काय करता आता पाच वाजून गेले होते बसबी निघून गेली, मग आली खिचडी करून दिली.
अस का? चा हम् मग आज काय काम केलं?
आज बरडीपाडाला लसीकरण होत.
लसीकरण होतं का?
हा आज
कुठे ग ते स सर वीजला
कुठं? बरडी पाडाला?
मॅडम म्हणत होती, शहाानच गावाच सोनाली म्हणत होती, तुमच्या गावात च नाव पण दिलेलं आहे. चांदसलीच पण अस म्हणत होते अजून वडगाव कुठ कुठ येणारे असं म्हणत होते आज, आली होती
असं का?
ह. मग लसीकरण संपलं, घरी आली होती ते अंड्याची भाजी करून दिली, जेवण केलं. मग तिच्या बरोबर बसून गेली होती मनंदाण्यापर्यंत मग ती हापीसला चाल चालली गेली.
हम्म हम् हा.
का बँकमध्ये गेली. बाप रे धनवंती, हो. एवढे एकणावीस काल केलेले तू माझं तर फक्त पाचच कॉलला गेले असं म्हणत होती.
म्हणजे ते कॉल कॉल बघितला असेल ना तुझ्या मोबाईल मध्ये म्हणून ते सांगत होती पण त्या सरांनी सांगितलंच होत आठवेड्याला तीस कॉल करायचीच आहे असं.
हा ना तीस काल कोण कुठं सुनीता माझ्या कालला म्हणजे आपण कुठ बी हे बोलतात ना मग मराठीमध्ये काही पण चुकी होऊन जाते ना, ते एखाद्या कालाला का पंचेचाळीस हेय एखाद्या कालाला एकोणतीस, एखाद्या कालाला तीस आणि एक कालाला तर फक्त नऊज रुपय आहे सुनीता.
हा ते तर आहे म्हणजे ते मॅडम म्हणजे तिथ दाखवतात ना.
हा. ते अजून आपण बोलत हा काल किती काल केले ते पण दाखवून देता, पैसे किती एका काला ला? पडलेले, ते पण दाखवून देता. आणि तारीख बी कधी काल केला ते सगळंच दाखवून देत. मॅडमने द बघितलं होत माझ्या मोबाईलात ती तर म्हणत होत ते मा
आणि बघित हा.
हा माझा मोबाईल मी तर फक्त काही नाही हसत होत्या.
ते एका दिवशी मला मला कॉल केला होत तिने. तर मी पण असं बोलले होते. ते मॅडम मला माझ्याशी बोलायला काय होत नाही. बाई मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे सांगत होत.
असं म्हणत होती म्हटल सुनीता फोन लावला धनवंती ताई तर म्हणे तुमच्या सी आर पी बरोबर एवढे बोलते मॅडम आमच्या बरोबर बोलत नाही आस सांगत होती ती आमच्या बरोबर काय सांगत होती?
काय सांगू आता जाऊ दे सांगून काय करणार सांगितलंच असेल ना तिनी तुला तर
नाही फक्त एवढंच सांगितलं होत ती दुसरं काहीच नाही सांगितलं म्हटलं मने मॅडम तुम्ही तर तुमच्याच सीआरपीं बरोबर एवढं बोलतात आमच्याशी बी एखाद्या दिवशी बोल लून घ्यायचं ना असं म्हणत होती सुनीता फक्त एवढंच बोलले दुसरं काहीच नाही बोलली बस. मला विचारत होती कोणा कोणाला काल एवढं केलेलंय. तू असं म्हणत होती म्हटलं आम्ही तर सुनीता आम्ही रोज बोलायचे.
रोज रोज बोलताव रि ताई सोबत, सुनीता सोबत, कमली सोबत गी ता सोबत आम्ही आमचे आमची सी आर पी सी आर पी बोलताव सांगायच
हा मी पण तसंच सांगितलं होत. सुनीता तर रोज लावते मॅडम सांगितलं तेव्हा हासायची जी ती
हा ती म्हणजे विद्यार्थी त चाल तन लाी सागीतलं त्याच्यामुळे नंतर मी मॅडमाना एक पण नाही कॉल केला होता. त्याच्यामुळेच सांगत होती.
काय
नंतर सांगणार मी तुला जाऊ दे आता काही
का दादा हाय घरात
आहे ना तो पण होता त्या दिवशी तस तस तर पण नाही जाऊ दे आता सांगेल एका दिवशी हो रात्री मी लावलो होत तुझ्यासोबत बोलली नंतर रिमा नाही रिमाताई सोबत पहिले बोलली तुला कॉल केला होता त्याच्या नंतर कमली ताईला काॅल केला तिला साडे दहा साडे दहा वाजून गेले होते तिच्या सोबत बोलताना
हा ना तसच म्हणत होते कमली लोणच टाकणार होती ती पण सुनीता ताई बरोबर बोलत बसली लोणचं बी नाही टाकलं असं म्हणत होती ती
हा ते सांगत होते मी पातेल धुतलं आता लोणच टाकायचं आहे सांगत होती मला पण अ हा मग बोलून घेते मी तुझ्याशी कर कॉल मी तिला कॉल केला कि कमली ताई तू आता काय काम करत आहे का झोपून गेली का. काय झोपणार आहे. असं विचारलं तर नाही ताई मी एवढ्या लवकर नाही झोपत अकरा पण वा जून जातात मला सांगायची तर मग ठीक आहे. मी कॉल करते तिच्याशी बोलते मी रात्री.
मला बी रोज जात अकरा वाजून जात सुनीता
हा ना ग एवढ्या लवकर एवढ्या लवकर झोप पण नाही लागत ना मी पण मोबाईल बघते आणि ते
आणि आता सांग सांगू का तुला आपल्याला ब बोलायचे एक आठवडा होऊन गेले ना उद्या शनिवार पासून आपण बोलायला लागले ना एक आठवडा जायला तर आता सवय पडून गेली तर लवकर झोप बी लागत नाही
हा ना ग खरंच ना मला तर प मी मी तर तसे पहिल्या पाासूनच जो तच नाही लवकर नाही झोपत
म्हणून मी काय रात्री की काई फोन भीती वाटत होती म्हटल सुनीता झोपली असेल काय फोन लावू मग दादा म्हणत होते काही नाही जेवण चांगलं थोडं बरं वाटलं हम्
तुला वाटत होते का कॉल येणार का नाही येणारच नाही ग मीना तू मी मी दुपारी पण कॉल के पण तेव्हा ना ते लागतच नव्हत ना ग काहीतरी म्हण
कोणाला मला
म दाखवत
तिकडं बडी बरडी काराळला का रेंजच राहत नाही सुनीता
हॅलो आवाज अटकते. हॅलो
हालो
हॅलो आवाज येतोय का तई?
हो हो हो आता येते नाही तर मग अटकून राहायला होता आवाज
नाही ग ते कसं झालं होत माहितीय का? रात्री मी मोबाईल ओपन केला